हो हा बोला ना त हा येतो येतोय बोला हम्म
काय म्हणत झालं तुमचं कामध्ये
काम चालले दुपारचे. सकाळचे झाले जेवण बिवण. भांडी सगळे झाली आता. जरा थोडी साफसफाई काढली. गावावरन आल्यामुळ. ते चालु आहे काम करत करत
तुमच्याशी बोलायच का?
बोल ना काय म्हणताय
काय नाही पाऊस बीस पडला का तुमच्याकडे.
आमच्याकडे बारीक बारीक येतोय. एकदम बारीक त्यासाठी
हो चालू झाला म्हणजे थोडा.
हो चालेू झाला‌ थांबतोय येतोय. थांबतोय येतोय.
आमच्या कडे ह का इकड नाहीय. इकड नुसत तर काल सकाळी दहा मिनट पडला. त्याच्यावर काही अजून पावसाचा मान्सून नाही. अस नुसतच आभाळ येतय कालपासून.
आमचा सकाळपासून थोडा बारीक बारीक थांबून थांबून येतोय.
हम्म पाऊस तर हवाय. नाहीतर पाणी हे होईल सगळ. पाण्याचा तुटवडा
यावर्षी म्हणे दुष्काळात पडणार बोलतात म्हणे. काय माहिती.
काय माहित आता गेल्या वर्षी ओला दुष्काळ होता. ह्या वर्षी सुका दुष्काळ. गेल्या वर्षी खूप पाऊस होता. या वर्षी कमी पाऊस आहे.
मी आता एक हे मी वाचल ना ते आरोग्यविषयक निमित्त हे आहे. ग्रूप आहे. त्याच्यावरती वाचल कि यावर्षी चांगल गोड बाजारात जांभळ आले. ते कधीच ते म्हणे ज्या वर्षी एखाद झाड भरपूर हे देत ना फळ देत तेव्हाच दुष्काळ पडणार आहे. यावर्षी खूप खूप जांभळ आहेत बाजारात. हो काय. हॅलो हॅलो